झाला का स्वयंपाक हो का काय करू लागले? म आता!
आता काही नाही आता भांडे करायचे ना, भांडे घासून घेते.
हो करा ओ करा, आांघोळी बांगोळी झाल्या का?
आंघोळ माझी झाली अजून पोराची लाईटच नाहीये ना.
ह लटिला बा बाजीला बाजीची वाट पहून पोहून पोहून पोहन आता लागे डायरेक्ट कुट्टा नी बेस
मी कुठूनच केलं बाई मग.
मग आता काय करा लाइटीची वाटपा खबर पाह तरी आता
तेच ना.
लाइटी ची बाकी च काही नाही आता आग!
लय आधारि साईड.
हम्म सोयाबीन माहितीये का घाान झाली म्हणुन, तर मग काल रद्द केला नाहीयचं.
आ.
सोयाबीन मध्ये घाण झाली म्हणून तर रद्द केलं म्हटलं. काल आणायचं डवर न मग काला डवरायची होती.
येउदे आलाक म्हणते दोघी बी!
हा येऊ राहिल ना.
हा म्हणल्या त्या काल पोर थोर नेल असल मग आई बन.
हा नेत होते आईबाईला काय म्हणलं मी येते तर नाही म्हणले, आज हा आज म्हणती. बाई लगवत झालं अन लईसला वळा झाला त्याच्यामध्ये,
तुला येते म्हणून.
मग म्हणले मी तिला ती म्हणे हा तर मला वाटलं म्हणे एवढं काही नसल मग आता मी काय करू मी मंडर फेतील मी येते म्हणून तर मला नाही म्हहिन
हा बया नस ना लाावाची बई मग काय उपयोग होतो कामाज
तेच ना नाही काल नाई म्हंली मग म्हणे उद्या येशां का म्हणल उद्याने येणार भाई परवा येन लागलं त
उदया येशंका
हा
हा काइच निती ती तुमाला नहीं माइती
हम् ग नईनेल तपला कुडल नेल
ह नुसत म्हणून चालत्या का चालत्या का म्हणून
आता उद्या नाही उद्या उद्या मार बाजारला जा नाही उद्या किती मोटा गाडी की आणि मग परवा काय आली नन मग
नाइ नाइ नाऊले कलाकारारी आपल्याल कळत निगतय
तेस ना मग
पोर गेली का काय
नाइ नाइ एक झोपिले एक मळ्यात जाइले
हा
भोजी दना आज मही बली
कऊ हजे तर काय आपल्याला मी तुला काय सांगितलं तेवढं काढायचं कदि काडायचं अन कदि घरी यायचं म्या सांगितलं हा समजून तर घेणारचय तसं काय नाइय असं फजित्या करायच काय विषय नाहीये आपल्या मनावरच घ्यायचं असं काइ नाइये तिला मी आता सांगून आले तिला म्हणटलं पोरीज बडडे मध्ये त म्हटलं लवकर यायचं असेल तर लवकर आवर
काल सकाळीच ना लगी
बरं जालं न मग
ह पुड जात जाली मणा मग याला मोकळी द एकादशीला
हा संद्याकाल झाली ना मी परवा झालती
ह मग शनिवार लोक ओते न पाच दिवस
हा
गुरुवारी चार दिवस होईल ना
हा काल कोनवार ओता सोमवार सोमवार मंगळवार बुदवार गुरुवार
हम्म अन् शु शुक्रवार पाचन शनिवार सा
हा
हम्
होऊन जातात काही नि कार नाही
तेस ना
पण मग ते हे असंच नाव जायचं म्हणलं जरा हे होतं वल्ल्या चिल्ल्याच
नाही काही नाही आजचे दिवस आता घ्यावे येल करून मी आता मी नव्हती होईल का त्या दि त्या दिवशी आता मी मी बी तर मला आता आज तिसरा दिवशे.
पण मग आता तुमचं थोडं हे आहे बाई मावाला जरा
हम्
लय पोटन देन लय इतक जातना कामातून, क लय-लय-लय
बई तस झालं, काल दिवसभर मी लोळ अस काम केलं राणी, कंबर ब म्हणजे मलाय का कंब -ख लावण्यान घेतलं आणि या असं बी इथ काल दिवसभर लोळाचंच काम केलं म्या. तेच काम नी केलं काल.
नाही सुधरत नाही बाई त्यान.
हा लोळातच राहिले काल दिवसभर लबी.
मला तसच होतं बई.
मग काय करते आता
काल तरी मी काहीच नाही स्वयंपाक -स्वयंपाक काहीच नाही केला ती येईस्तोवर.
हम्म
तवर म्या डबे -डुबे घासून- घुसून सगळे लवून दिले नीटनेटके. एंदो नाना आणि मग त्या आल्यावर म्हणे खाऊ कहीच आणण्यान म म्हणलेच तु मला मी कहीच नाही करणार.
हं.
तुम्ही आल्यावर करा न खा. मग आल्यावर चौकून सगळ्या -सगळ्यान केलं. खाल्लं पिलं गेल्याव काय दोन एक घंटे थांबले.
हा.
हम्म -हम्म ती जास्त थांबली आणि म घई
हम्म ते असं येत होतं ना. म आता तिला सांग -तिला सांगून आले म्हटलं बई. लवकर आवर, तू जेवढं लवकर आवरशील तेवढं लवकर वरून झालं की ये आल्या जाईन म्हणलं. तू म्हणशी म्हणलं जूखाम कल्पनाला.
नाव्ही का काय करीत
च्या वूगळाच काम चालू होतं, पाणीच नाहीयेए धूनरहून दिन दोन, चार पोळ्या कर तेन दस काही दुसरं काही करतेेस. काय कराण बाबा लईटच नाहीयेन. हम्म अ काहीच नाही आहे तर दोन, चार पोळ्या करायच्या म्हणी.
व्हय
अन लाईटच नाहीये म्हणल बाई कढी करायले मी. म आता आणखी काय सांगू म्हटलं.
म्हणजे काय आता काय ओ टी पी येतात काय सगळंच.
नाही करीन ना ती काहितरी पिटलं बिटलं तिचं काये. ती काय निसत तेवढ्यावरच थोडी निघन करीनच मग.
मी आता बटाट टाकलं म बसली.
हा नाही ना, मग म्या भी मग म्हणलं आताय ना कढी करा लागन. कढीच केली राचीच रात्रीसटा केलं होतं मग म्हणलं आता कढीच
मी काय म्हटलं काल जायचं तुम्हाला मयात म्हणटलं. हम्म सब ते भुई मग असं काढली म्हण मी. चाला म्हणलं आपण चार वाजता जाऊ तर ते ये म्ह कई नई सोयबीन नाही काडून घेरानी काही डायरेक्ट देतो म्हणे आवशिद मारून काही तारून .
औषध मारितो म्हणी?
काढू थोडं फार, हा हं काही नाही काढाचं नाहीे काही नाही.
नाही -नाही, ते हे कर ना ब- बैमुग काढून घे औषध नको मारू त्याच्यावर. बैमुगावर औषधी नको मारू काढून घेते.
हा का?
हा भैमुगार काय ला औषध मारीती.
ते तर मला तर नाही कान्हाचं मंदिर.
नाही नाही य ते औषद नग मारू त्याला ग ते खायची वस्तू राहती ना, औषध नक मारू त्याला काही
मी तर घाल म्हणली, ऐकल नाय त्या माणसानं. नाही म्हणायचं सरळ औषध माराचं देवू मग म्हणा लागन त्यांना.
औषध नक मारू त्याच्यावर, काढून घ्या काय किती का सन क आसन लगी दौ एका दिवसात होत असं.
ह म. काल आवशिद मारती मग मग आता घरी ब नाही घरी बसल्या पेक्षा घरी बसण्यापेक्षा हे काढून घ्यायचं ना.
नाही नाही काढाला काही, ते एकटी बी काडतील नाही बी म मिळाल असल बी काय त
तेच, ना म.
पण मग तुनी सांगितलंच, नाही ना मग त्यांना असं
हम्म!
मना लागलं त्यानला मारन.
नाही नाही ते काढून घ्या, ते एका म भुईमुगाच काही ये नाही.
नाही नाही काल आला, सकाळी कि ती ते किलो भराचे.
हा आ.
काम बी आवरत नाही हो, किती काम आवरालोय.
हो ते आवरत नाही, पण मग आता आवराचं लागतं.
हा ना, आवरा त लागतचं
मग.
ते काय सकाळ चाच टाइम राहतो, म्हणा त्यावढी नुस्त
म
नंतर काय दिवस भर काय राहतो मग.
तेच ना मग कामाला गेलं नाही, मग काही नाही कधी आवरीत माणूस पण मंग कामाला जायचं असल्यावर सकाळी लवकर उठ
हा आ मला माहिती होतं ना, मग म्या रात्रीच भांडे कुंडे घसून बुसून ठुलते बाई!
हा अ म आणि आवरून आवरूचं ठेवला.
पोरगा कावाच गेल लगे, आता स्वयंपाकाचा पाणी झाला. ते पांढय्रा द्या आंघोळ पांगोळ व्हायली सगळं व्हायली.
मिळतील म्हणल, मिळतील म्हणल, लवकर आवर म्हणलं म्या राणी तिथं फोन केला तर म्हटलं, ती म्हणली म्हटलं माग काही नाही तून जाऊ तवा निघ
म काय म्हणे?
हा.
हा, म्हनले असलंचं त्या.
हा.
म आपण काय करणार आहो, मग आता जवा आता ति तिच्यासाठी नंबरला आपण आपल्याला काही घरी काय का?
हा, ना पण मग आता आवरिला पाहिजे, ना हो मग? ख खरं बी ना लवकर जाऊन लवकर माणूस मोकळ होऊन जात.
मोकळ होत हा.
कवा तरी आवराचची न निघाचचे.
हा.
तेवढं होऊन गेला. तुमचं इतकं भारी काम म्हणलं की,
हाव ना.
ताणच नाही राहणार. डोक्याला
त्याच्यासाठी चालू ना मग गरबड
तुम्हाला म्हणाले ना खुद महिना भर मळ्यात काय जायचं काम नाही राहणार.
अ नाही महिनाभर जायचं काम राहणार नाही.
मी म्हणले होते न तिला म्हटलं, काग मग बाघ अकाला आता बदलं म्हणेल एकच म्हणेल म्हणलं कालपणाला म्हणली,
हा हा.
तो म्हणे बदलतसं म्हणून केलेले म्हणे.
हा.
जसं वाटल तसं म्हणे मग,
नाहीत आपण दोन तर राजी आपल्याला काही टेन्शन नाही. मला तर आणखी मला असं आहे आणखी ते नाही. मा पैसे घेऊन घेतले तर, त डोक्याला ताण नाही राहणार मला.
हम् हा. ती म्हणे त्या तशाच म्हणल्या म्हणे, त जस वाटल तसं पण चाल
हा काला बसस रीकाम ते एकरीत तर आणि ते बदल म्हणल्यावर एका ते डोक्या म्हणजे माणसाच्या मनातच राहत ते. एकाचे हा मग, ते तेच ना मग. नाही नाही मी म म्हण
पाणी आलं का वो तुम्हाला?
बाई, काहीच पाणी नाही सोड ग राणी. लगे दोन दोन भांडे पाणी आलं. पाणी गेलं.
पाणी आज आम्हा काल पाहुणे रावळे होते तर कालच पाणी संपलं.
नाही मग ते, मला तरी वाटत होते. पाणीच नाही काय कारण त्या टाकाडामध्ये घाण
हा पाणी मग पाणी कुठ गेलं?
पण पाणी आ गं आम्हाला माट रिकामाच. प्यायचं निस त भांडी घासलेलं की, माठ धूत ला. हंडा घासला आणि पाणी गेल.
म्हणजे आता आलतं का?
सकाळी आलता ना.
बाई, आम्हाला कायदर्शीक नुसतं सोडलं बाई. आण वरच पाणी नाही जोडलं.
हा तसंच झालं. आमचं बी दोन दोन भांडीस ना ग मग मी काय सांगून राहीली तुला.
हा बघ घ्याना सोडलं न काय आणून मग पाणीच नसेल ना.
पाणीस नाही आहे टाकीत आणि मंग असं लगे मी म्हणते, म्या माठ धुऊन धूऊन धूवला. हांडा घासून पूसून ठेवला. म्हणला आता पाणी भरा. म्हणलं पाणी गेलं.
हा ना नाही आम्ही तर नुसतच नळी तिथच केली होती. नेमकीच तर, नसतं चालू केलं आणि गेलं.
शाळा जर उघडली तर शाळेतून आण नाही मग एक दोन अंडा दयायचा कारण की पाणीच नाहीय.
हॅलो,
हा.
हम्म. आता घालताय मोराला साडेआठ झाले आता.
हाव ना.
अजून डोक, बीक विचाराचं. आता ना काय कराय